हॅलो हा काय हा येतो आहे ना आवाज
हा येत येतय
हा हा हम्म झालं का चहा पाणी वगैरे
नाही नाही तर थोड्या वेळेनी कच
हा आज तुम्ही टास्क कम्प्लीट करून ते घेतल्याशिवाय सोडत नाही मग
हा तेच ना म्हटलं आज काय पण करून सगळे टास्क कमप्लीट करू संध्याकाळी काय मग संध्या
नऊ द्या सगळ्यांना हो परत संध्याकाळच असोय पाहते हा
संध्याकाळी आता स्वयपाक आल्याला कामाला लागावं लागेल ना स्वंपाक करायच म्हट संध्याकाळ काम सुरू व्हायच्या आधी तेवढ्या वेळा मध्ये जेवढे कॉल करता येल तेवढे ून टाक कारण क उद्यापर्य सळ उद्या कप्ट करायच कम्प्लीट करायचं
हो आज संध्याकाळपय मध्ये होते ते सर पण बघ आता थोडा काही प्रॉब्लेम आला तर मग होत नाहीत ना
हम्म
म्हणजे आपण तर प्रयत्न करता येतस ना हम्म ते सर मी सांगितलं होत आजपर्यंत कंप्लीट करून घ्या संध्याकाळ उद्या परत नंतर पुढचे टास्क देतात ना उद्या त्यांच आता ऑफिस टायमिंग आहे ना नऊ ते सात
हा म्हणजे आजच कमप्लीट करायचे सगळे टास्
हम्म आपण जर कप्लीट केले आता तर मग त्यांना आपल्याला पुढचे टास्क द्यायला पण सोपं जातं ना
ब
आपल्या तर अडचणी असतातच ना आपण एवढं काम मागून घेतलेलं असतं त्यांना आणि वेळेवर नाही पूर्ण केलं तर मग त्यांना पण त्रास होतो ना पुढचे पण अजून येत असतील ना बरेच फॉम ते
निघ त्याच्यामु हम्म करावच लागेल कम्प्लीट बघू आपण प्रयत्न तर करू आज कोणत्या विषयावर बोलूयात हा हो ना आज आपण श्रावण महिन्या बद्दल बूया त्याच्यात सण रक्षाबंधन वगैरे मला वाटत श्रावण मच असत ना
हो श्रावणमध्येच असते
आपण बोलूयात मग त्याच्याबद्दल थोडस
हम्म
अ रक्षाबंधन ते नारळी पौर्णिमेलाच असतं ना रक्षाबंधन
हो नारळी पौर्णिमा असते त्याच दिवशी रक्षाबंध करतात राखी वगैरे बांधतात आणि जथ पण त्याच दिवशी करतात
हा ना ते मला वाटते अ जे तिथं मुंबईला तो समुद्र आहे ना तर ते मग ते रक्षाबंधन दिवशी ते नारळ वगैरे ते नारळी पौर्णिमा म्हणजे ते समुद्राला ओटी भरतात बहुत
हा नारळ वगैरे वाहतात
हा ते म्हणजे पूजा कारण ते कोळी हा कोळी लोक असतात ना तिथं तर मग ते वर्षभर त्याच्यावरच अवलंबून राहतात न मासेमारी किंवा बोटिंग वगैरे करून त्यांचं म्हणजे जीवन जगतात ते
हो
ह होा ना
हम्
अ त्याच्यामुळं मग ते रक्षाबंधनच्या राखी पौर्णिमेलाच तर नारळी पौर्णिमा पण नाव पडला असेल ना
हो
हम्म आपण रक्षाबंधनलाच म्हणतो ना की पौर्णिमा आणि कस श्रावण महिन्यातच श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेलाचे रा कि म्हणजे रक्षाबंधन साजरं करतात ना तस तर म्हणजे बहीण भावाच्या एक पवित्र म्हणजे काय म्हणायचं नात्याचा तो सण आहे या दिवशी बहीण भावा हातावर किंवा आपण काय म्हणतो मनगटावर एक संरक्षणाचा धागा बांधते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या आनंदासाठी म्हणजे प्रार्थना करते आणि त्या बदल्यात मग ति भाऊ तिला तिच्या अम म्हणजे तिचं रक्षण करण्याचं किंवा म्हणजे तिचं आता समजा ् बघण्याच महाग पुढं काही तिला कमी जास्त म्हणजे ते वचन देतो बहिणीला हा ना आणि त्या दिवशी बहीण कस भावाच
म्हणजे आदल्या दिवशी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी उपास पण पकडतात ना
अ नागपंचमीच्या वेळेस असतो बहुतेक
नागपंचमीच्या वेळेस असतो का ते च आदल्या दिवशी असतो
अं नागपंचमीला असतो भावाचा उपवास असतो नागपंचमीला
मग नागपंचमीच्या आदल्या दिवशी असतो का
हो हो हो नागपंचमीच्या आदल्या दिवशी असतो आणि राखी बांधायचं म्हणजे कसं बहीण भावाचं औक्षण करते दिवा व वाळून आणि त्याच्या उजव्या हातावर राखी बांधते आता बरेच कसं पहिलं भाऊ म्हणजे भावाकडून काय अपेक्षा वगैरे नसते ते पण भाऊ तिला आपल्या बहिणीला आशीर्वाद देतो किंवा काही भेटवस्तू देतो ओवळणी म्हणून जेव्हा बहीण ओ वाळते राखी बांधते त्या दिवशी तर म्हणजे हेच राखी पौर्णिमा म्हणजे राखी बांधणं म्हणजे कसं एक असं की भेटवस्तू देण्यासाठी किंवा राखी बांधण्यासाठी असं नाही त्याच अध्या िक पण महत्त्व आहे ना हे भावाला या दिवशी केवळ ते दोरा आता राखी म्हणजे काय असतं एक दोराचा असतो ना तर तर ती एक दोराच बांधत नसती ती बहीण त्याची तर कसं असत त्यांच्या नात्यामध्ये जे प्रेम अस असतं आपुलकीे असते किंवा म्हणजे त्याच्याबद्दल थोड विश्वास वाढतो ना हम्म म्हणजे एकमेक बद्दलच्या नात्यामध्ये थोड विश्वास निर्माण होतो ह्याच्या होा ना ते महाभारतामध्ये पण एक आहे बघा श्रीकृष्णाच्या हाताला काहीतरी लागलं होत तर तेव्हा ते द्रौपदीने आपल्या साडीचं असं ते काठ फाडून ते हाताला बांधलं होत असं तर ते अम् कि ज्याचं रक्षण पुन्हा श्रीकृष्णानं ते वस्त्रहारण नाही का द्रौपदीचं झालं तेव्हा रक्षण केलं म्हणजे अशी कथा आहे ना एक पौराणिक म्हणजे अति ऐतिहासिकच आहे म्हणायचं तर ते ते तर ऐकलं असेल ना तुम्ही असं महाभारतामध्ये वगैरे
हो ते ऐकलं होतं
हा मग ते ते तिनं महागं पुढं न बघता असं आपल्या सा म्हणजे आता कसं तेव्हा आता द्रौपदी म्हणजे थोडं मोठीच मग ती चांगली साडी वगैरे असं काही विचार केला नाही तिनं असं साडीचा पदर फाडून.
बांधली होती. श्रीकृष्णाच्या हाताला मग त्याच्यामुं त्यांनी पुढं रक्षण केलं म्हणजे. असं हे आहे आपल्या पण इकडं थोडं पौर्णिमा मोठीच करतात ना. भाऊ येणार आपल्या घरी किंवा आपण भावाच्या घरी जाणार म्हणून. किंवा मिठाई वगैरे असं वाटतात ना. मिठाईच घेऊन जात. ना भाऊ किंवा आपल्या जरी घरी आलं किंवा आपण भावाच्या घरी जाताना मिठाई ते. म्हणजे भावाच्या थोडक्यात संरक्षणासाठी आपण. मागणी करतो देवाकडं असं. कि भावाला दीर्घ आयुष्य लावू दे असं.
हम्म उपास पण पकडतात ना.
हो श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्तीचे सण असतात.
हा. ते शंकराला पुतक वगैर प्रत्येक समोरे पूजा करतात.
हा श्रावण सोमवारी. श्रावण हो ना श्रावण सोमवार तर. खूप असं पवित्र मानले जातात आणि ह्या श्रावण सोमवार पासून बरेच. जण आता नवीन काही असतात लहानाच्या मोठी झालेले मुली. किंवा असे मोठे म्हणजे जास्त पुरुष. मंडळी तर धरत नाही सोमवारचा उपवास म्हणा शनिवाराचा. आ धरतात ना तो जास्त धरतात ते. त्याच्यामुळे मग असं मुली नवीन वगैरे. धरतातं असं. उपवास त्यांना हे करायचं असेल तर हा.
आमच्या इथं पण काकी प्रत्येक श्रावण पकडतात. प्रत्येक श्रावणाचा महिना पकडतात. त्यांच्या घरातले सगळे पकडतात फक्त अंकल नाही पकडत.
हो मग नाही अ श्रावण महिन्यामधले श्रावण सोमवार जेवढे चार येतील किंवा पाच येतील ते. पकडतात ना.
हम्म जास्तात तेवढ सगळे.
हो.
त्याच्यानंतर मग गणपती असतो.
श्रावण सोमवार कस? तर भगवान शंकराच्या उपासनेसाठीच पवित्र मानला जातो. या दिवशी आमच्या इकड असं महादेवाला बेल दूध गंगाजल. किंवा ज्यांच्याकडे आ सगळ्यांकडेच आपल्याकडं गंगाजलू नसतं ना. तर आपलं साध पाणी ते म्हणजे पूजा केली जाते. हा आमच्या इथ जवळच. एक महादेवाचं मंदिर आहे असं अ उंच टेकडी आहे थोडीशी.
ह
म्हणजे आता इथून इथून पण दिसत आम्हाला एवढ्या जवळ आहे म्हणजे. तिथं श्रावण महिन्यामध्ये आता सप्ताह वगैरे बसतो ते. आपलं नाही का अम हे असत. आपण कथा वाचत नाही का महाशिवरात्रीला ते.
तर मग तिथं त्या ग्रंथाचं ते लावलं जातं पारायण ते करतात.
आमच्या इकडं इकड आम माझ्या माहेरी आहे ना तिकडं. शंकराचं हे खूप मोठ मंदिर आहे महादेवाचं पुरातन काळातलं आहे ते ते पुरातन काळातलं म्हणजे ते पांडवांनी बांधलेल आहे बोलतात
हो.
ते एका एका रात्रीच बांधलेलं आहे असं बोलतात ते एकच मंदिर, एका रात्रीमध्ये पाच पांडवाांनी बांधलेले आहे ते खूप पुरातन काळातलं आहे आणि त्याची मग तिकड प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारीना खूप गर्दी असते.
हो, आमच्या इथं म्हणजे पूर्ण महिनाभरच तिथं शिवलीला अमृताच पारायण असत आणि ते रामाच्या काळातलं आहे असं म्हणतात बघ भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते ना तर तेव्हा ते इकड जवळपास एक रामलिंग म्हणून आहे तर तिकडून अस इकड सीतेच्या शोधासाठी आलेले मग इथं पण ते रामाने स्थापना केलेली आहे अस म्हनतात
अच्छा.
तर श्रावण महिना आपण अर्धच बोललो श्रावण महिना श्रावण सोमवार बद्दल चालेल नेक्स्ट कॉल आपण बोलूयात हा श्रावण सोमवार चा त्याच्यामध्ये शिवलीला अमृत व विषयी वगैरे थोडस बोलूयात तुम्ही वाचलय का कधी शिवलीला अमृत हा मी पण पाराय
नाही वाचलं.
यण वगैरे केल. आम्ही पण इथंच पारायण वगैरे केलेले ठीक आहे ताई नंतर बोलू थोडस चालेल हम्म